हो
हॅलो हा ताई बोला हो येतोय, येतोय
हम् हम बोला काय म्हणताय कशेत तुम्ही?
बस मजेत तुम्ही
मी पण मजेत जेवण वगैरे झाले असतील हम्म आवरून वगैरे
हो झालं, झालं तुमचं हा ह जरा दुपारचा टाईम थोडा रिलॅक्स असतो ना
हो दुपारच्या वेळेस कस सगळे मग बाकीचे झोपलेले असतात बाकीच्या ऑफिसला अस मग जेवायला येतात तेवढच मग जेवण करून ते पण निघून जातात शॉप वर बोला कशेत तुम्ही म्हणजे मुलं वगैरे
बस चाललंय रुटीन रोजच हम्म
पिया सगळं सांभाळून घेते ना घरच
हो तिच्यावर सगळी जबाबदारी असते
हो आणि असं नाही कि ती काय करू नाही शकत ती सगळंच सांभाळते ती जर ऑफिस वूमन असेल तर बाहेरच पण सांभाळून घेते आणखीन घराला पण सांभाळते जेवढं म्हणजे हम्म हो आणि जेवढे सहन श ती किंवा जेवढं ती करू शकते तेवढं कोणीच
कोणीच नाही करू शकत तरी पण तिला ते बोलणेचं ऐकावे लागतात सगळे
हो ते तर आहे
करून सुद्धा तिच कौतुक फार कमी होत पण
हो ना आणि ते कसं आता आजकाल मग घरी पण ज्या म्हणजे महिला असतात ज्या घरचे कामं करतात त्यांनी ना स्वतःच्या पायावर उभं उभं राहणं महत्वाचं झालंय. कारण की घरी पण मग या आताच्या काळ असा आहे की एक व्यक्ती क्तीने घर चालवलं म्हणजे खूपच कठीण झालं. महागाई पण तेवढी वाढलीये मग तेवढ महिलांनी पण मग योगदान द्यायला पाहिजे पुरुषांना आणि बाकीच्या महिलांचं कस मग हसबेंड आहे जॉबला मग आपण का करायचं? आपण घर सांभाळायचं मग त्याच्यामुळे आपली व्हॅल्यू कमी होते.
कमी होते खरंच मिळत रिस्पेक्ट नाही मिळत तसं घरात राहिलं नुसतं रिस्पेक्ट मिळत नाही.
आणि मग घरी येऊन
होय घरात तुला काय काम अस?
हो मग.
असं ऐकायला मिळतं मग.
हो आणि मग घरी कस मग मुलं पण बोलतात की आई तू काय करते पूर्ण दिवस? आणखी मग वरून हजबेंड वेगळं बोलतात तुला काय काम असतात मी ऑफिसमध्ये पूर्ण दिवस अ राबतो वगैरे असं
खरय खरे म्हणजे अजून आता या नवीन काळात सुद्धा अजून हेच ऐकायला मिळतं. म्हणजे लोकांची मानसिक अजूनही बदललेली नाहीये.
नाहीये हो. आणि ते कसं आधीचं नाव होतं की खेड्यावरचे लोक बोलतात किंवा गावाकडचे लोकं बोलतात. की असं आहे तसं आहे पण जे सिटीमध्ये राहतात ना ते लोक पण बोलतात. म्हणजे काहीच फरक हो काहीच फरक म्हणजे त्यांच्यात जाणवत नाही आपल्याना.
खरंय खरंय म्हणजे हे फक्त नावाला म्हणायला आहे सिटी मधले पण काही एवढं तसंच आहे. उलट ते कसं वाटतं गावाकड थोडं समजून तरी घेतात जरा अडाणी असलात तर अरे नाही माझ आपल्याला नाही कळत. करतायत करू देत पण उलट सिटीमध्ये उलट बघायला मिळत आपल्याला.
पण ते कसं मग महिलांनी पायावर उभं राहणं महत्त्वाचं झालंय आता आमचं ज्यांनी ज्या एरियामध्ये राहते तर इथे आदिवासी महिला खूप जास्त आहेत तर एक प्रे स्टेप म्हणजे त्यांना म्हणजे ते स्वतःहून येत आमच्याकडे आणि ते सांगतात की मॅडम आम्हाला काहीतरी शिक वा होय अस की आम्ही आमच्या पायावर उभ ऊभ राहून तर मग आम्ही कसय माझी आई आहे मी आहे. मी इ तर ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस घेते. आणि माझी आई य तर मग शिवन क्लास. सरकारी क्लास चालतात तिच्याकडे शिवणचे तर ती ते घेते. हो एम्ब्रॉयडरी वगैरे अस शिकून जातात त्या. आणि त्यांनी हो आणि त्यांनी कसं केलं माहिती काय आता ह्या रविवारी आमची रविवारी आठवडा बाजार भरतो, तर तिथे कपडे वगैरे भेटतात. तर त्यांनी ना बाहेरून सा सिमपल साडी मागवली. आणि त्या सिप पल साडी वर स्वतःची हँड एम्ब्रॉयडरी केली. हँड एम्ब्रॉयडरी केली त्यांनी आणि ती साडी त्यांनी शंभर रुपयालाच घेतली होती. आणि वीकली त्यांनी पाचशे रुपय ला. म्हणजे ते हो त्यांनी डबलचा नफा केला मग ते कसं येत. सांगतात. मॅडम तुमचा मुळे असं मग पण आपण तर श्रेय न घेता आपण काय सांगतो त्यांना. आमच्यामुळे नाही झालं, आम्ही तर शिकवणारे होतो. पण तुमच्या
तुम्ही, बरोबर हां तुम्ही केलं म्हणून ते झालं, कारण मी ज शिकतच सतत दहा जणांना पण दहा पैकी दहा करतात आसं नाहीये. म, आता वर्गात पण मुल साठ मुलं असल तर साठ मध्ये सगळी मुलं करत नाही. शिक्षक एकसारखच शिकवतात.
आरे ते कसं आता रुरल भाग आला म्हणजे मग खेड्यापाड्यांवर अ काम वगैरे करून म त्यांचे नवरे तर दारू वगैरे पि तात म स त्याच्यात पैसे जातात. आणि त्यांच्याकडे काही नसतं म बाईची सगळ्यात मोठी एक जवाबदारी असते त्यांची मुलं, त्यांच्यावर तिला तिला असं वाटतं की, आम्हाला नाही भेटलं पण मा आमच्या मुलांना भेट टायला पाहिजे, आमच्या मुलांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजे.
हम्म, चांगलं आय ना त्या स्वतःहून येतात म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ती. म त्यांना स्वतःहून वाटतं, की अरे नाही आपण केलं पाहिजे काहीतरी.
ओ आणि आता पण त्यांनी ज्वेलरी मेकिंग केली. का म्हणजे गळ्यात लं हातात पायातले का चाळ का कानात घालायचे ते सगळं त्यांनी तयार केलं. आणि कि मग ते आमच्या इथे ना डीएस केे मार्केट आहे मोठी, तर तिथे गेले त्या म त्या बोलल्या की आम्ही होलसेलमध्ये तुम्हाला देऊ तुम्ही रिटेल मधे विकून द्या हे. तर मग स्टार्टिंगला दोन तीन पीस त्यांना दिले आम्ही. त मग त्यांनी त्यांच्या हशोबाने दीडशे दोनशे रुपयाला विकले. आणि आम्ही त्यांना पंच्या त रुपये प्रमाणे दिले त्यांना शिकवलं की आसं आसं बनवायचं. प्र त्यांची बरोबर फिटिंग करायची. मग ते कसं निघत नाई. असं सगळं त्यांना बरोबर शिकवून, मग त्यांना हावा व्यवसाय
त्यांना, हा हां.
व्यवसाय वगैरे त्यांचा चालू झाला आता, पण चांगल आय तेे त्यांच्या पायावर उभ्या आहेत. तेवढं महत्वाचं आहे आपल्
हो फार महत्त्वाची गोष्ट आहे. खरंच आहे. आणि आजच्या काळात त्यांनी त्यांना स्वतःहून वाटणं, स्वतःहून त्यांनी करणं. हे पण फार मोठं आहे. कारण कस या गोष्टीतून बाहेर कुठेतरी बाहेर आलं पाहिजे.
हो, आणि ते कसं सांगतात कि मॅडम तुमच्याकडे सरकारी क्लास आहे. ब्लाउज वगैरे शिवण्याचे चालतात ना म आम्हाला सेटअप किट पाहिजे आसं. सर्टिफिकेट त्यांना भेटत. कारण कौशल विभागकडन क्लासेस वगैरे चालतात. तर मग त्याच्य सर्टिफिकेट असतच्य मग ते सर्टिफिकेट त्यांना भेटत, म ते म्हणतात की आम्हाला आता इथे नाही राहायचं म आमच्य कसं गुजरात बाॉंड्री म गुजरातमध्ये सगळ्या कंपन्या येतात कपडे वगैरे तयार होतात. म ते तिथे त्यांच ते सर्टिफिकेट घेऊन तिकडे जातात. मग फि मग पंधरा वीस हजाराचं पगारने, भेटून जात काम.
आच्छा. चांगलं आहे ना मग काय आणि तेवढ त्यांच्यासाठीच पुरेस आहेत भाव.
हं, आणि त्यांना काय नाई हो, ते लोकांच इतकं साधं राहणिमाण आये कप डे फक्त त्यांना एवढं आहे, की आमच्या मुलांचे शिक्षणाचा खर्च आहे तेवढा निगावा. कपडे पण ते इतके साधे घालतात ना, ते स्वतः शिवतात त्यांचे कपडे घरी. ती घोंगडी असते, त्यांच्ये ते असं काय म्हनतात त्यांच्या आदिवासी लोकांच काय असतं ते, ब्लाऊज असत खाली ती साडी असते. आणि काय ते घोंगुळी.
बरोबर बरोबर हं म्हणजे ते फार आपल्यासारखं नाही कि असं कपड्यांवर खर र्च किंवा खाण्यावर खूप जास्त अस खर्च अस बाहेरच वगैरे
स्त करून सोनं घेतो आणि ते लोक जास्त करून चांदी घेतात. चांदी वर हो चांदी जास्त घेतात. ते
त्यांना ते पहिल्यापासून ती सव प म्हणजे सवयच हाय बुआ त्यांची
हो आणि ते असं सांगतात की पुढ जाऊन बघा तुम्ही सोन्यापेक्षा चांदीचा भाव जास्त वाढेल असं सांगतात. आम्हाला आणि आम्ही विचार कर हो आणि आम्ही अस विचार कर खर त अरे सोन्यापेक्षा दुसरं कुठलं महाग नाही पण आता असं वाटतय की खर सोन्यापेक्षा चांदी जास्त वरती जाईल.
खरंय खरं आता चांदीला उलट किती भाव आहे.
हो ते हो खरंच ह खरंच आम्हाला म्हणजे बरं पहिले चे स सांगायचे ना ते आम्हाला आम्हाला अस खोटं वाटायचं पण खरंच आता होत तय ते त खरंच असं वाटत की खरं सांगत
खरचये त्यांचा अनुभव तो खरय अनुभव महत्त्वाचा छान तुम्हाला एक नवीन नवीन असे अनुभव येत असतील हे ना त्यांच्यामध्ये
हो त्यांच मग त्यांची भाषा आणखीन कोकणी लोक वेगळेयेत. आदिवासी लोक वेगळेत त्यांची भाषा वेगळी ते बोलतात. आम्ही त्यांच्या तोंडाकडे बघतो तुम्ही काय बोल
हो का त्यांचा टोन वगैरे वेगळां असतो ना त्यांचे शब्द वेगळे
शब्द म्हणजे पूर्ण वेगळंच असतं ते आपण म्हणतो दे ग बाई ते म्हणतात ओ बया दे ना
छान वाटत काहीतरी वेगळं आपण ही शिक त नवीन नवीन गोष्टी
हो आणि खरंच खूप स्वभाव आणि खरंच खूप प्रेमळ आणि चांगले लोक
हो साधे असतात त्यांना हाऊ नाय ना कसली
हो आणि आता प काल कालच एक बाई आली तर तिचा आंब्या बाग ये तिनी तीन चार किलो आंबे आणले. नुसते म्हटलं का ग पैसे घे ना नही नही बया मी पैसा नाय लेंगा. पैसा नाय लेंगा अशी करत होती ती पैसे ती म्हणे तू आम्हाला शिकवलं तू आम्हाला म्हणजे पुढे जाण्याची ताकद दिली आम्हाला वाट त पण नव्हत आम्ही करू असं आम्हाला हे बघून असं वाटत नव्हतं की एवढं छान डिझाईन आम्ही तयार करू तू आम्हाला शिकवलं म्हणे आणि ते कसं सरकारी म्हटलं म्हणजे पैसे तर खूपच कमी असतात.
हो हो हो.
पन्नासचं हजार रुपये फी असते मग काय तर ते लोक बरोबर शिकून घेतात आणि खूप म्हणजे आता त्यांचे तांदूळ पण निघाले तांदूळ पण द्यायला येतील. आणखीन गहू निघतात ते गहू पण द्या द्यायला येतात ते स्वतःहून येतात आपल्याकडे
प्रेमळ नं मग त्यांना असं वाटतं अरे आपल्याला यांनी शिकवलं फार मोठी गोष्ट आहे ती.
आंबे ते असं म्हणतात की आमच्या इथे एवढे आंबे ये तर आमचे मुलं खाऊन कंटाळले म्हणे आता हो आमच्या मुल खाऊन कंटाळलीत. ते तुझ्यासाठी आणले म्हणे, म्हणजे खरंच खूप प्रेमळ लोक असतात नी आपले जर ज्या आपली जर परिवार फॅमिली बघितली तर मग त्येला आपल्याच लोकांशी द्वेष असतो. असं मग, माणूस विचार करतो की दुसऱ्या जातीचे लोक चांगले.
खरंय, खरं तसंच होतं ते म्हणजे वेळेवर कधी ते उपयोग्याला पडतात, ना आपल्या पडत नाही असंय.
हो कधी त्यांना अर्धी रात्री फोन केला ना, लगे धावून येतात ते असा ते प्रॉब्लेम झालाय. कारण की त्यांचाच एरिया आहे तो हा मग त्या त्याच त्या लोकांकडन जर मदत मागित लगेच मग, काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याना.
हा, हा, हा, हा मदतीला कायम पुढेच असतात.
हो हो आणि हम्म त्यांचे परिवार वगैरे खूप मोठं असतं घरं वगैरे छान असत. अ झालेत आपले दहा मिनटं मॅडम मस्त वाटलं तुमच्याशी बोलून हो
चला बोलूया नंतर बाय.
हो